हा ते काय झालं
बस चाललंय आता जेवण झालं हो
अच्छा आवरडला म्हणजे काय केलं आज हा नाही अजून स्वयंपाकच चाललंय आज काय केलो मग स्वयंपाकात तुम्ही अय्या हो का मला तर येतच नाही ती बनवतो बर
ह काय नाही जस्ट ओपन युट्यूब ओपन करायचं त्याच्यावर सगळं मिळतं आता
अय्या आता अजून सोपा विषय झाला हा ना कोणालाच विचारायचं नाही
हा टेन्शनच नाही काही नवीन म्हटलं कि बघायचं आणि करायचं
हा आणि ते मशरूम्स तुम्हाला कुठे मिळाले पण
याच्यामध्ये मिळत ना डीमार्ट मध्ये
ओके डीमार्ट ला मिळतात का ते पाण्यात नाही आलोवरर कणा हा अच्छा ते नाही पाहण्यात आलं
आणि ते कसं हेल्दी असतात ना चांगले असतात त्या शरीरासाठी हम्म आणि ते कधीतरी वेगळं आपला पण बरं वाटतं ते
हो हो मी एकदा सुरणची भाजी खाल्ली होती माझ्या मैत्रिणीनी केलेली
अ ती पण मस्त हो खूप छान लागते सुरण पण फक्त ते सुरणाचा प्रॉब्लेम अस असत कि कापायला खूप आवड असत हा त्याने कडक असतो ना खूप असं
हा हा
हम्
मी काळ्यावर आमटी मध्ये केली होती पण इतकी सुंदर लागली होती ती भाजी
हो हो त्याला चवच असते खूप
हो का हम्
त्याच ना हे पण बनवतात अ काय भजी पण बनवतात त्याची हो हो जसे बटाट्याचे बनवतो ना आपण तसेच बनवायचे हा आणि त्याची चव पण तशीच लागते सुरणाची बटाट्या विर किती लागतेच
हा हा हाचछा नकी नवीनचही केलं नाही ह आमच्याकडे टिपिकल ते असत भाज्या
हा तेच म्हणून असं वेगळं काहीतरी बर वाटतं
हा हव सांग प
माझे मस्टरना खूप फरय
हा हा
ह मग त्यांना असं खूप आवडतं नवीन वेगं काय ते मी त्यांना स्वतःला करायची पण आवड आहे हो म्हणज स्वतः करतात अशा प्रकार ते स्वतः
हा हे बरं नाही का फक्त ख करून खाऊ घालणारा जर हाऊस असेल ना तर फक्त खाणारच अस भेटला पाहिजे का
हा हा
मला नवीन नवीन वस्तू ट्राय करायची हौस हा हा हा
हा आम्ही नॉन व्हेज खातो आणि पण खात म्हण मुंबईला होत ना आधीा मग फ त्यांना खूपच आवडत मग त्यांना सगळ येत फिश बनवता मला नाही येत मग ते फीश असल
अच्छा चांगल माझं माहेर होत मुंबईला पण म माहेर कितीक दिवसाच नाही का लग्न झालं की हा माहेर फक्त वीस बावीस वर्ष त्याच्यानंतर आपलं घरीकडेच
हम्म ह ह
आपण तिकडचं धरायचंच नाही आहे की नाही हो हो खातं पण एवढं नाही एवढं फारसं काही का आवडत नाही
हम्म हम्म हम्म हम्म
हो तो पण एवढं काही म्हणजे अस अ नाही नाही फक्त अ हे कोंबडी आणि मटण खातो पण मग ते एकदम क्वचितच नाही फिश नाही फ पचीीच ते
अच्छा मंथली एकदा वगैरे असं
हो नाही मंथली पण नाही आमच्याकडे
अच्छा हा ह ह हा हा हा हा नाही माझं पण तस होत माहेरी होत ना माहेरी एवढं नाही आ एक तर शिक कन आणि मटनचं करणार म तेपण अगदी तीनचार महिन्यात तून एकदा किंवा कधी वाटलं तर एखाद्या महिन्यातून व्हायचं किंवा अंडी असायची म. पण मग सासरी गेल्यानंतर म्हंजे तेम बापरे कट्टर अगदी नॉनव्हेज खाणारे. म्हंजेते वीकली तीनदा पाहिजेच.
हो.
अ म्हंजे लागतच लाग आन तिथे फिश कस एकदम इझी अवेलेबल होतातना त्याच्यामुळे मग खूप आवड त त्यांना म इथे पणना माज्या अ- चालतच आता ते कंटिन्यू मते बुधवार असेल शुक्रवार, रविवार ठरलेले की नॉनव्हेज करणार म्हणजे करणारच.
अच्छा हां माझ्या बहिणीकडे खूप चालत त्यांच्याकडे आठवड्यात दोन तीन दिवस चालत.
सेम सेम आमचं तसचय हम्म हम्म हम्मम्. मण मलाही माहेरी अशी एवढी सवयच नव्हती ती.
इकडे आल्यावर ती सवय लागली.
इकडे झाली हां स
माझ्या माहेरी खायचे पण एवढे नव्हते खात पण महिन्यातून एकदा दोनदा व्ह व्हायच इथेत एकदा दोनदा पण विषय नइ.
अच्छा हं.
अशी गोष्ट
टे हां आवडीने खाणारे असले ना घरात कि म ह्या गोष् टी होतात असाय. बाकी तुमची काय स्पेशालिटी?
स्पेशल स्पेशल काइनाइ मला खूप फिरायला आवड
अच्छा. अरे मला पण आवडत खूप पण होणं जाणं नइ होत एवढं.
अच्छा नाई माझा जास्त असतो जरा.
अच्छा अच्छा, चांगलंय ते खरंच चांगलंय. कसा आहेना. त्याच्याने माइंड फ्रेश राहतो.
म्हणतात ना बाहेर हम्म नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. याला मिळतात. असं त्या गोष्टी आवडतात मला.
हम्म खूप नवीन म्हणजे शिकायला मिळतात. चांगले वाईट सगळे अनुभव येतात बाहेर गेल की हं. हम्म हं छान म्हंणजे, इथल्या इथच फिरता कीं आउट ऑफ
नाई माझं पूर्ण फिरूनच झालंय आता जवळजवळ. आता आउट ऑफ बाहेर जाण्याचं चाल्लंय तेवढंच.
अरे वा छान छान मस्त. अं छान छान मला पण खूप आवडत मी. मला जास्त फिरण नाय झालं मला आवडतं खूप पण नाई झालेलं जास्त फिरणं माझ्या मिस्टर नाय
प्रापंचिक व्याद असतात आहो मुलं लहान असलेना की नाही जमत. खरं मलाही एवढी आवड नव्हती पण माझा मुलगा जेव्हा दहावीला गेलाना. त्याने मला एकच सांगितलं माझी बायको येण्याच्या आत काय फिरायचं तेवढं फिर उद्या माझी बायको जर म्हंटली की आई फिरतात आणि मी घर सांभाळते. चालणार नाही आणि तेव्हा मी तुझं ऐकणार नाही. आता तुझी बायको आलीये आणि मी फिरायला जाते हे चालणार नाही. कटकटच नको काय असेल ते आता फिटव तुझं होहो त्याने ते दहावीला असतानाच मला पूर्ण सांगून दिलं होत. मी तुला काही बोलणार नाही. हो हो हो त्यांनीच मला सांगितलं, निघ आता बाहेर आणि फिरून ये. नाहीतर, मी घर कोंबडीच होती. बाहेर एवढं न्हवत. पण मग त्यानी ते दाखवलं.
पण ते नंतर एज झाल्यानंतर काही अर्थच नसत. फिरण्यामध्ये. हा हा ते आजार पण मागे, चालता येत नाही वगैरे हं. अच्छा, आताच खरंय वय की आताच फिरून घ्यावं. चांगलंय चांगलं तुमचं बरच फिरून झाला म्हणजे,
हो हो हो बरच चाल य चालायचंच थोडंफार इकडे तिकडे होय की नाही. बाकी काय म्हणताव,
बस बाकी काय रुटीन हम् हॅलो ह शू हॅलो ह हॅलो हॅलो हम्म हम्म
हॅलो
आवाज येतो का ताई, आवाज येतो ताई आता येतोय ना हा. तुमच्या घरी लहान बाळ वाटतं ते रडतय का त्याला घ्यायचंय का तुम्हाला घेतलं ना हा बरच लहान दिसत इथ आवाज
हो खूपच लहान आहे ह हम्म तेच ते झोपलेलं म्हणून म्हटलं आपण फोन करूया मला जमतच नाही त्याच्यामुळे खरं
अच्छा एक वर्षाच असेल ना तर त्याला एक वर्षाच्या आत असेल ना त्याला वर्ष मीठ नाही द्यायच आणि दोन वर्षाच्या आतला जर असेल ना त्याला साखरच द्यायची नाही
हा दोन्ही पण हा देत नाही ना साखर आणि मीठ एक वर्षाच्या आत हम्मम्म् हा नाही दिलेलं मी अजून अच्छा दोन का
म्हणजे मग त्यांना दोन वर्ष होईपर्यंत साखर नाही द्याची आणि एक वर्षाच होईपर्यंत मीठ नाही द्यायचं
अच्छा मी असं ऐकलं होतं की दोन म्हणजे एक वर्षाच होईपर्यंत दोन्ही द्यायचं नाही असं तर चालत असं
नाही दोन वर्षाच होईपर्यंत साखर नाही द्यायची आणि एक वर्षाच होईपर्यंत हे नाही आणि दोन वर्षाच होईपर्यंत त्याला स्क्रीन नाही दाखवायची मोबाईलची हातात नाही द्यायचं धर रडतय
हो हो खरंच तेच झालं आता हा हा हा नाही आम्ही पणच ठरवलय पहिल्यापासून अजिबात दाखवायचं नाही स्क्रीन त्याला
हम् निदान दोन वर्ष तर अजिबात नाही दाखवायची आणि पाच वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा विकास हा ऐशी टक्के होतो त्यामुळे अभ्यासा पण ब ते नवीन नवीन त्यांच्या कलेना त्यांच्या वयानुसार सगळं शिकतच असतं
हो अ ते
अडीच वर्षांचा मुलगा शाळेत नाही बसत पण ते तीन वर्षाच झाले की ते बरोबर शाळेत जात ते पण त्यांच्य त्याच त्या गोष्टी बरोबर कळतात
बरोबर त्या स्टेजला ते सगळं करतात ना
हो ना आपण थांबूयात का
हो चालेल चालेल हो हो चालेल बोलूयात नंतर थँक्यू बाय